किती राहिलय कॉल आता कॉल किती राहिलय म्हणलं
तीन कॉल राहिले आज झाले तुम्हाला तीन कॉल राहिले कराय
हाव का एका एका बाईला किती लागले तुम्ही
पाच पाच लावलय
हाव का
स्वप्नालीला केला पाच एक रेखाताईला पाच पाच केले पूजाला पाच केले तुम्हाला पाच अन् एकजणीला करायचे पाच झाले मग
हाव का
हा हा पाच पाच करा अन् दहा दहा मिनिटाच बोलायचंय ते
की हाव ना
हा झाले मग तेवढेच पैसेे येऊन राहिले ताई दुसरं तरी कायय मग आपल्याला हा
बॉलाचं काय तर लागू राहील बाई त्याला
लोक होऊन जाते ना बोलायच पैसेे येईन कवानी
हाव ना वाटतन माणसाला मनात शंका आता आपण बि कुट मनावर घेत मी बी काय मनावर घेतलं नव्हतं
मी बी नई आता बाई आता लोक तुल दुसरी टास्क आली असते आपल्याला
मग मग बी चालू होतय किती दिवसाच तर म्या केलच
मला ते आपली एवढी मराठी वाचता येत नाही ना एवढं म्हणजे एवढंही वाचता येत नाही मला जोडून जोडून वाचिते
पोरीला सांगायचं ना पोरीला वाचाला लागायचं तिला करायला लावायचं ना दीदीला
आम्ही शक्यतो ते मग तेच तिला तिच्याकडून असती तोवर उगच करून घ्या ना ते पाल बी ते पाल आहे मला ते बटण को कोणची कोणची लागल मग मायाकडून जाईल कुठ बी लागून
हा बरोबर आहे
हा मग ती तोवर उगच करून घ्या नाही ते कॉल नैतर ती बटन जमत मग ते आपल्याला येतात मग ते
माई किती झाले माई चारच झाले तुम्हाला
नाही पाच झाले पण तुम्हीच एक कॉल शून्य झाला हा पाच कॉल झाले पण मग काल शून्य धरलं ना मग लवून नई देत ते कॉल शून्य झाल्यावर
हाव ना
हा
हू
काही नाही मग आता. काय आता आता काम. चटणी पोरीचे डब्बे डुबे.
हाओ.
काम राहत हो
हा, मग घरात काम राहतय.
मग अस माणसाला, ती दुसरी काम उरकू देत नाही हो स्वाती ताई. अशे दुसरे कामं भरपूर राहते माये मागं.
हा. बारीक, बिरीक बी काम राहता.
हाव ना.
हो.
हाव ना.
चालूय, कामच चालूय. आवरण.
तेस ना म.
बोलून राहिले, करून राहिले, मग काय करत?
हा, मग चाले मग आता एवढं तेवढं आपल्याला विस हे करण लागत. आपल्यासाठी
आली ना गाडी.
समु गेली की काय?
का तिला म्हणलं, गाडी मिळाली का ग?
येईल ना. आता समुची गाडी. कोणच्या गाडीत जाते ती?
तिची ती, स्वामी विवेकानंद शाळेते.
हाव का?
अं हा हा, ती मुसलमानाची.
हा ना. मग ती फेरूच जाश तेस ना?
हा, त्याचं नाव
ते ना. तनुजा जात होती ना पहिल्यांदा गाडीमधी.
हा.
मग तेच होते, फेरोज अंकल.
हा हा हा, झेड पी ला म्हणजे पोराची ट्रिप सोडून येऊन, याय लाग घ्यायला येत होता तो. हा तीच गाडी, मग पहिले झेड पी मग, आमच्या समु तिला अगोदर सोडून येत होता मग तुमच्या तनुजा त्यांना घ्यायला येतं होता.
हा, मग तेच की, ते अंकल.
हा, तिचं.
हा.
हम्म.
अंकल ते.
हाव
त्यात मा पाचशे रुपये नाही ते कोण साद देते दोनशे राहतील का त्याचे कस काय? हा सातशे का सातशे आठशे आठशे आठशे पाचशे रुपये दि दलात सध्याचे म्हना मग पाचशे दिली म्हण एवढीशी होती त्यात काय पैसे नाही मग आता मग चालतंय की मंग त्याची किती राती बाजारला पैशे ही नाही राहणार नाही फेरतचे हो त्या अंकलचे होते एक बरोबर मग किती राहते अंकलला द्यायला हा म गाडी भाड स्वाती ताई गाडी भाड दयायचं तिचं
गाडी भाडं मागू राहली क लगे
हाव ना गाडी भाडं सांगितलं म्हणे अ रतन भाऊना
हाऊ का महिना भरला का? ह मग महिना भरल्या घेत मागतं असल ती
हो न हो या असं टेन्शन म तु घ्या ते आता सगळंचं पहावं लागतं ओ स्वाती ताईला का अस
हो ना लई लागते बाई पोराला शाळेत खर्चय.
मग खर्च बी ते बी सगळं छान लागत हो लगेच
हम्म
लईच खर्च लागून जाते. जाऊ द्या मग आता काय करते बाई जाऊद्या पोऱ्या शहाण्या लागूस्तर
तेच ना मग आता यंदाच सालपोरी दहावीचे वर्षे हेत कालजी वा दिवा लावीती काय नाही आता पुढं दहावीला
हा अभ्यास कर मला चांगला जिद्दीनं
तेच म्हणलं तिला अभ्यास कर चांगला जिद्दीनं
मंग माय एवढी मरमर करती तर तई न बी केला पाहिजे ना काहीतरी
हाव ना मग तेच सांगते म तिला जिद्दीनं कर ना तू अभ्यास
हम्म
ते ऐकत नाही ना होत ताई पोरी बी लगी अशा असं ऐक त्याला असं कळत नाही का? आपली मम्मी आपल्यासाठी काय करते म्हणून
बरं आता शनिवार ना कळतं ना तिला
शायदगज करते ना ती शायद गज करती
होव का
हम्म मला शाळेत घरी करायचा म्हटलं आल्यावर लगी
समुदर
दोनचं तर झाले
हा
डंकाला ना तुम्हालासाठी शकते!
हा दुसरा आहे नाही हो!
तुम्ही नंतरॉ काय ल पूजा करून घे मग जोर लावनाएवढलाऊान हम्म्म! !
आली का गाडी आत्ती तिची!
तिची गाडी आली आता!
हा! हा!
ती म्ह त्याला सांग कशतात पूजा तईला मला, त्याला पूजाला फोन कर नाही मग
हा मला कर नाही मग पूज्याला
मगच काय एवढं यात
हम् हम् तिला करीन जाई मग काय करते आता कोण करणे? आपल्याला आता आपल्याला बी! हाआं! !
दोनच रा द्या म्हणल! मग तुम्हाला तिसरा झाला. का दोनच रा द्या
हा तिसरं झाला का? मग परत एक, फ्रेख तईला करून घेऊ मग
हा! !
हे काता इला करीन मग, एकट्या एकट्या स्वपनाला करीन मग
हा सपनाचा नंबर द्या! मला मग सपनाचा म त्या करीन त्या पोरवीस
ते म्हणे का? करा म्हणे!
हा! !
तुला रात्री विचारलं ना? क मी म्हणलं मी कॉल करीन, करा म्हणे
हा! !
हम्म! !
आजुक तिकून जवनयचंय ना! तगाडीला तर गावातून जाऊनयचं आहे, खंडपोठ मंदिरापासून हो गोंगापूरती देल रा थंडवा! !
काय दोन मिनिटं राहिले ल, दुसरा तिसरा कॉल लावून घ्या.
हवा! अवा! !
हा दोन मिनिटं राहिले, कॉल लगेच उऊंजईल ना? ती आहे. तेलं मग खुद कट करता, येत ना तुम्हाला!
हा! !
मीस तर कट करायचं! त्याला काय करायचंय एकदा लवून दिल्यावर नाहीतर मी विकडून कट करून टाकला ना? होऊन जात. ते दहा मिनट झाले का? कट करून टाकलं का? होऊन जात. ते काही नाही उ करून घ्या आता!
हा तरच करून घेते बा मी, मग उजक तुम्हाला पूजाला फोन लावून ना? तर मग राखबाईकडडे जाते. आणि राखबाईकून तेवढे कॉल पुरे करून घेते. रा! रा! ! - ब याचे खला लावून द्यावा ना? मला एवढे, ते ताईला लावायचे म्हणलं मला!
हा! !
र का बैट चांगल्या होत्या, त्या ते म्हणजे समजून सांग समजून सांगणारी व्यक्ती कमी आहे. आणि, जादा हे करणारी व्यक्ती जादा आहे.
हा अहो कायतरी आप दोन दोन शब्द बोलले ना? कोणा! जर फायदा होत असल, तर काय बिघडतं फोन घ्यायला सांगा? बरं तुम्ही.
आहो स्वाती ताई समजून झाल. मी काय म्हणुन राहीली मी मग समजून सांगणार व्यक्ती कमी ये. आणि हेच सांगणारे व्यक्ती ज्यादा आहे.
बाह्यांचं काय म्हंण ये लईच फुगीर राहता. स्वतःच झालं म्हणजे दुसऱ्याच कॉल उचलाचुन काय झिजू राहिला का एक- दोन शब्द बोलल्याने. काही काहींच काही ताईंच अकाउंट मधले पैसे चाललेले बोलल्याने. माला बी नाही आवडत. असा गर्विष्ठ पणा
माला बी नाही आवडत बाई मही पोरगी तर म्हणती मम्मी फोन आला उचल.
ह हो का?
हा मीबी नाही एवढं हे करीत. पण कायी कायी लई गर्विष्ठ पानाना दाखवित्याना हो.
हा मी म्हणूनच म्हणलं नंद ताईंन ते उसलन फोन चाला म्हणलं त्यांनाच करू मग म्हणून काल मग मी तुमचा नंबर घेतला. म्हणल बाकीच्या बाया कोणी उचलत नाही.
हा हा त्यो कॉल आले भी ना तर आपलं आपल्यालाच इकडे च कॉल होऊन जाते. आपल्या आता
हा
एखाद गोर दिस इकड -इकडच करायचे ते कॉल आल्यावर मग इकडेच सगळे आपल्या आता हे कार्या ॲप मध्येच ना आपण सगळे इकडं ह धर ग लाव.